काय आवाज येतोय
हा नेटवर्क मध्येच हाय अरे माझं मधनच डिस्कनेक्ट झालं नव्ह ते
आणि पण काॅट काॅल का कट करायचा होता पण
हा अरे डिस्कनेक्ट झालं ना मग मध्ये अरे डिस्कनेक्ट झालं माझ्याकडणं हिकडण
आता बघ हि. हिरव्यातनं बाहेर पडल्यावर कट होतय का लगेच कॉल
नाही नाही होत नाही पळू नकोस खरं
नाही नाही मी आता मोबाईल अ. हे करतो असंच धरतो अकरा मिनीट हं. हं
ते तसलं आपण कायम बोलतोय कानाला फोन लावून दुसरं काम करून तसं हे चालत नाही एकदा लालवर दाबलं कणी कटच होतय
हा हा हा ह ह बी एम केलात होय एम सी ला कुठे एवढी फी नसत्या लई जेणेकरून हजारच हाय शेवट वर्षाची
हम् माहीत आहे लई नसत्या बघतो की इथं कुठं आहे काय मुक्तविद्यापीठचं ते
नाहीतर बसशील बी सी ए करून मावशी परत करिअर वाट लागायच खरंच की
नाही बघतो की
करियर काय तर गोल ठेव की काय तर लक्ष का लग्न करायचं एवढंच लक्ष आहे तुझ माझं तर मी तर चावट हाय बर का उगच तुझा एक विचार आलता म्हणून सांगितला हा तुझ्याबद नाहीतर काय कशाला फोन झाला आता बघ काहीतरी लक्ष पाहिजे आयुष्यात बरोबर आहे का नाही
होय बरोबर आहे
हं. हं. हं. आता माझं ह ह म्हणजे माझं काय नाही सोड फोरं केला काही तर केलंच पाहिजे का मुलगीपेक्षा
व्हय व्हय
तुमच्याकडे झालं बारावी झाली बारावी झाली ग्रॅज्युएशन झाले करायला लग्न देऊन टाकून
हम्म
आम आमच्या आमच्या तर म्हणजे पोरांचे कस एक घरच्या तर जबाबदारी असत किंवा घरची जबाबदारी काही नाही सोडा मला अजून
हम्म
हेच केलं बाहेरचच स्वतच का ते बघाय पाहिजे
होय ते पप्पाासने विचारलंच काय सॅनिटायझरचं
पप्पा आमचं काय म्हणते तु सांगितलं पर वाचायला जाय मिून तू काय करायच करू
ते ल वेट होत स त्या्या सूड लि लागलं सूड
म मग मला काय झालं असल
खरंच बाबा वाईट बोलण सोडा हे सर्वातन जोरू जोरू मारायचं शालवातनं जोडं मारायच काम हाय हे
न बोलून पायताण टोलं
हाम बघ हाम बघ न बोलून ते तस झालय
मम्मी पण ठीक आहे आता हे माझं पण ल चुकलेलं आहे आधी पण मी एक एक ठिकाणी हे नाही ना बललो हे कर ते करायचं
आता चुक आपलीच आहे म्हणायचं आणि गप बसायच आणि चुक आपली आपली आहे म्हणजे हम्
ह मी पहिले असते बीएस सी कम्प्लीट कराय पाहिजे त पण मग कितीदा चालला
तरीपण न कर वाया गेल्यागत झालं
बीएस जी करून अऍग्रिकल्चर केला अस ते चाललं असतं अग्रिकल्चर आहे ना फार्मा बिर्मा त्या काय का आहेत का की
आता तुला स बी एस एग्रीकल्चर करून पोर ग पोललीस भरती करत होत पाच सहा वर्ष केली चार पाच वर्ष केली एमपीसी यांनी भरती पोलीस भरती परत म आहे आणि आहे पुण्याला जॉबला गेले आता
हे अग्रिकल्चर मधन
हा भरती करून एमपीएस सी करून सहा वर्षी करत होता
हा
आणि परत मग आता आणि आता ही भरती झाली मग याला ते पुण्याला जॉबला डायरेक्ट रिझूम काडून काय काय जर करून पण तिथंच आहे सगळं
होय
तसं काही म्हणता पण येत नाही
हम्म
आता बेटीक अग्रिकल्चर करूनर फक्त तिचं फिल्डमध्ये कस फिल्ड वर्क म बँकिंगचे पण येत जॉब
बी बीटेक अग्रिकल्चर म्हणजे
तेच की बेटिंग मध्ये हेच का तेच फक्त हे टेक्निकल मध येते ती
म्हणजे हा हा
टेक्निकल सगळं आणि हे नॉर्मल बऱ्यापैकी सगळे विषया
हम्म हम् तू करणार होतस ना रे एग्रीकल्चर
आ करणार होतो की करणार होतो. त्याला सी हम्म विषय वाढतील म्हणून मी सी इ टी पण दिल नाही.
हा
से विषय मग झालं सगळ क्लिअर ग्रुप क्वालिफाय झालं! सी इ टी दिली नव्हती. मग ऑटोनोमस ला घेणार होतो. ॲटोनोमसची फी जास्त होती ॲटोनोमसची फी जास्त - ते ऐंशी हजार एका वर्षी -
हां कशाला बाई अग्रिकल्चर ला -
हां बीटेक ॲग्रिकल्चर -
हम्म हम्
मग म्हटलं आता - ते एवढी मॅच्युरिटी नव्हती ग हे करू काय ते करू असं होतं.
त्याही निर्णय कस बदलायच वारा आलं तर असं सगळे विचार बदलायच.
आता आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या हे कर ते कर.
हम् कधल्या कायकली झाल्या तर म्हणतय हे करू हे करू ते करू.
नाही नाही आता म या्या महिन्याभरात सांग की मला आता महिन्याभरात मी गोष्टी ल क्लिअर केल्या.
हम्म.
फक्त एक आता बघ आता बी ए सी म्हणजे अस. अभ्यास करायचा नाही का काय नाही फक्त जाऊन पेपरला द्यायचं इथे काय तुला कष्ट काय आहे इथ. असं पेपरला जाऊ बसायचं तेवढं आहे आता ते व्हाय सी एम, इथ बी कॉ पेपरचा अभ्यास काय नाही पेपर अर्धा तास आधी पेपर मिळायचा मग कॉप्या पाडायच्या.
हां.
मग ते फाडल्याला आहे ते घ्यायचं आणि ते भरून पेपरमध्येध्ये भरायचं तेवढं
तिथं चालतंय बघू देत्यात.
अ सर मेन सर ते काय अशीच असत्यात. पैसे देऊन आलेले त्यानं दीडशे रुपये का पेपरला म्हणून
हम्म.
आणि मग काय मग तिथलं एक सर होतं नरंदेच ते ओळखीच आहेत क्लर्काचे मग त्याना सांगितलं असं असं आहे. मग तिने काय म्हटलं घेऊन सग घेऊन बस सगळ मग स्कॉडबिड स्कॉडबिड आला ना तेच फिकून म्हटलं तेवढंच हे करायचं म्हटलं सगळं काही नाही म्हणला घेऊन बस. मग काही असंच आहे सगळं आणि त त्या पेपरमध्येध गाणी फिनी हे काय बि ली म्हणजे काही पण दे पास तू पेपर तर पान भरलस का नाही.
हा.
झालंच मग पास झाल्यागत ते जमा झालं पास
आई शपथ भारी सत्या खरंच भारी आहे.
मग काय मग तू जर एमसील जर घेतलं अस ऍडमिशन तर फक्त तर बीसी एच जर काय जर थेरी बिरी ते जरा वाचणार सोड त्यांनी बी सी ए म्हणजे जरा चांगली एम सीए बीसी असले डिग्री तेवढी वाचतेत.
हम.
फक्त बी सी ए जरा काहीत रिलेट करून लिहिलं अस तरी पण पास होतय.
हम्म.
असं आहे.
मग त्या दिदीनी तिथं वा केली त काय?
हो तिथंच केली की आता तिला विचार तुम्हाला पण एम सी ला येते का बु तुम्हाला ऍडमिशन करा एम बीए करणार आहे मी एम बी ए काराये का एम सी काराये बघतात.
विचार बघती ना तिथ हे आहे काय म्हणायचं ते क जॉब लागतेय ते कॅम्पस हा कॅम्पस आहे काय?
कॅम्पस कुठे बा असे कॅम्पस नसते बाय युनिव्हर्सिटीला कुठला कॅम्पस
स्वतःच्या स्किल वर जाऊन मग जॉब घेणे स्वतःच्या स्किल वर मग तिथं काय तर असं आहे आता समज ति तिे पहिला पुण्याला जॉबला हो्हती.
हा.
मग तिथं तिला मग चांगले म्हणजे ग. पोस्ट ग्रॅज्युएशन मागातील
हम्म
मग तचं पेमेंट चांगलं असते नाही.
हम्म हम्
मग ते नाही एम सी ए केलं ह्याच्यात ना मग ते इनक्रिमेंट - पण झालं आणि हे पण झालं अ पोस्ट ग्रॅज्युएशन पण मी आलं मास्टर्स सी असश आहे फक्त तुझ्या ईकीने कोणतरी गेलास का नाही मग तुला मिळणार की तुी मादी आहे की माौशीदी तच्याेवर हे कन बाकी बीस ए करून मग जाऊ
हाय रे खरं ददी म्हणाल त दिीदी आ किती लईत लई अ सात आठच्या आसपासच आहे नॉर्मली दिदी
किती
होय
सात आठ हजार
होय
येशयता मग तुला दुसरीकड दुसरीकडला आवड नाही काय का
कुठ दुसर काय करू तुसर बाबा आता
आवड नाही काय
काय करू सांग का आवड नाही मला
स्पर्धा परीक्षेत आवड आहे काय
अजिबात नाही तिला अभ्यास असते ते मला सांगू न बाबा ते तू चुक आलायच तू चुक
असं आहे अे मुलीच नाही एवढं नाही सोड इकडे एकदा आलेस नाही पैसे तुफान आहेत तुफान पैसे पैशाकडे बघू नकोस पण रिस्पेक्ट आहे का नाही खतरनाक रिस्पेक्ट आहे रिस्पेक्ट म्हण म्हणजे समाजात हेल्लीवर राहते
हे न बाबा सध्याच्या अभ्यास ल करायला लागतोय बाबा मग अभ्यास जऊ काय जाांग नकू
मग हे अभ्यास करावा लागणार की आता मग मी तुला काही बिना अभ्यासाच मग तिथ मग कॉर्पोरेट लाईफ म किती किती बारा बारा तास राबवायचं
हा हम्म जिथं अभ्यास जास्त आहे मघ ह बे ज जास्ततव काण होोवा मला
एकदा अभ्यास झाला का नाही एक व दोन तीन वर्ष अभ्यास केला अस तर परत मग अभ्यास करायला पण लागत नाही
हम्म कोण करणार अरे दोन तीन वर्ष हे आहे ज आधी लॉस कणी झाला असत म्हणजे अ बारावी नंतर तेरावी चौदावी पंधरावी तीन वर्षात कायतरी केला असतो की
हा ते तीन वर्षात काहीत बेसिक जर केलं असत तर आता त्याला काय वाटलं नसतं
हम् आता झिरोपच चालू करायला पाहिजे
होय काय ना सोडं करायचं म्हटलं तर सगळ्या गोष्ट पॉसिबल असेल
हम्म
आवड पाहिजे आवड पण नाही आवड नसली तर आवड करून घ्यायला लागते मग
तू घेतला आहे ना ना तू घेतलायस ना मग मी तुला मदत करतो काय पाहिजे ती मला का जाऊ बनावा
नाही नाही मी सांगत नाही सोड मी तुला आवड विचारलं काय मीच काय कररं म्हण करत म्हणेून चाले तुला नाही इकडं पण पॉसिबिलिटी आहे मुठठी पण लई असं आहे
हम्म
नाही झालं तर असं आहे व वय वय वेळ आणि वयच महत्त्वाचा आहेथं वय जात
वेळाने वय
हा एकदा वळी वाढलं की
स त्या्या ठेवतो आणि परत लावतो फोन उचल
काय झालंय
दहा मिनिट झाली की
ए थांबजून धांब अ आणिक अकरा मिनिटं
हा हा
नाही ते बॉ्ब करून ठेवची ना आम्ही आता अर्धा त अर्धा दहा मिनिटं झाल्यात आणि दहा मि दोन मिनिट काय होते तुला
चालतय थोडं एक मिनट कमी असला तर
चालतय दहा मिनट पलसवय लागत ते
वय
असं आहे काय थांब आल्या मग किती रुपये मिळ आत्ता मिळणार का कॉल लगेच झाल
ए नाही नाही आता पाच पाच पाच कालचं ग्रुपिंग असते रे
मग नेहायला घेऊन बोलतो सुनाश
आं
हॅलो नहाला कीन बोलत सुनाश
ने नेहाच्या नेहाच्याप मोबाईलमध्येध्ये ऍप नाहीये ती नरहतील एक कामाची असते बाबा तिच्यास बोलायला वे नसले विधार हा ठेवतो आणि करतो बघ
कर लगेच कर नाहीत कटकुरवाय